रिंग दिसते का नाही? रिंगचा आवाज येतो कनी. काहीच येत नाही का?
रिंग चा आवाज कसा फक्त बोलण्याचा आवाज
मला वाटलं रिंगचा आवाज येतोय काय?
तिकुण फोन लावल्यावर पहावं लागल.
बर बर मी बघते मी फोन लावून. येतो का काय, येतो का काय बघते?
नाही येत.
ठीक आहे, झालं झालं. बरच वाट का? आणि आंबे खाल्ले.
हां, म पाईप आले का कोणी आलं घ्यायला?
सांघ्यायला.
हा आता गाय चाललंय
बर बर ठीक आहे.
बरोबर.
त्याच्यामुळेच कुत्रे भोगतात वाटत.
हा, तिकडं पाऊस झाला का?
नाही नाही, पाऊस नाही झाला.
इथ जोरात पाऊस चालू हाय.
नही इकडे नही पाऊस.
हा इकडं आहे ते काय कुत्रे भोक्ताईत. गायन वान पाळन. हा, अजून काय?
काही नाही. नाय, नाही नाहि घेण आता.
नाद काय करते नातू. शाळेट दादा का नाही.
जाती ना ना जाती ना शाळेत.
बरोबर हाय. हा, हा ह.
अच्छा अच्छा अच्छा!